हा हॅलो हा बोल. हॅलो. काही नाही लावत होते कुकर आता. झाला का स्वयंपाक तुझा?
नाही अजून करायचं थोडं वेळने. हम्म सासूबाई करायचे तर अडचण आहे ना.
अच्छा अच्छा हा. हम्म मग काही नाही काय म्हणतात मग सोलापूर? हो काय गेलं नाही का गावी वगैरे तिकडे कुठे?
जाऊन आले ना त्यामुळेच फोन केलेला तुम्हाला
हा. काय बघण्यासारख्या तिकडे सोलापूरच्या तिकडे को अक्कलकोट ते?
आणि सोला पूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट च देवस्थान आहे की स्वामी महाराजांचं
तिथून किती किलोमीटर पडतय?
सोलापूर वरून काही एक तर पन्नास किलोमीटर असेल. तीस चाळीस असं तिस चा पुढच आहे सहसा.
हम्म.
हा मग पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे.
हा पंढरपूरला माझी बहीण असते. बहीण असते तिथे आम्ही एकदा गेलो हम्म आषाढी वारीची गर्दी राहते आता.
हा आहे ना चालू झाल की आता.
हो चालू झाले आता माझी बहीणच असते. हो आता काय तिथे चालूच राहतय.
हा समर वेकेशन झालंय झाल्या पुन्हा सुट्या
हम्म आता ते आम्ही ह्याच्या वेळेस केलो होतो उन्हाळ्या सुट्टीमध्ये जाऊन आलो आता. परवा बहीणीकडे तर तिथं ते तुळशीरुंदावन वगैरे पण बघण्यासारखं आहे पंढरपुरात आता मन नवीन केलं तिथं बघण्यासारखं पुन्हा आपलं बागेमध्ये कैकाडी महाराजांचं मठ. ते पण खूप बघण्यासारखं आहे तिथं पुन्हा
न् महाराजांचं मठपण नवीन झालंय.
हो ते पण नवीन झाले म्हणे.
मस्त संगमरवरी दगडावर केलेलं आहे ते,
होय.
हा मस्त केलं ते.
बघण्यासारखंय ते पण आताच हो तुळशीरुंदावण मध्ये किती सुंदर छान तीकडच्या साईडला खूपच मस्त केले त्यांनी ओपन स्पेस मध्ये सगळं छान वाट
ह आणि वेगवेगळ्या प्रकारचे अस वेगवेगळ्या इतर खूप प्रज्याती येत इथं.
हो हो हो दर्शन वगैरे काय लवकर होत नाही. ला रांगा दोन दोन चार चार आठ आठ तासांनी दर्शन व्हावे लागल्यात. आ सध्या गर्दी खूप सध्या आज तर एकादशीची तर खूप असेल गर्दी आता.
आहे आहे हो आणि चालच जाणारे लोक पण तेवढेच आहेत.
तेवढंच आणि आता आषाढी वारी एकदा चालू झाली कि, हो आता काय आहे का आता आषढ वारी वगैरे झाली की मग श्रावण महिनात तेच चालू होत. आता आषाढी वारी मध्येच आता पूर्ण तिथं आता दिंड्या निघणं पण चालू झालंय आता.
हा चालू झाला ना तिकडून देऊ आळंदीवरून निघाल.
शेगावची दिंडी पुन्हा इकड पैठणची इकड आम तिकडे पैठणला पण भरपूर रात न इथ पण नाथसृष्टी ते बघण्यासारखं पैठणला. अ पुन्हा जायकवाडी धरण आहे बघण्यासारखं अजिंठा वेरुळ वेरवळला तर मा हचं महादेवाचं मंदिर खूप छान बघण्यासारखं आहे.
अजिंठा लेणे आहेत ना तिथे सगळ्या.
हो सगळ लेणे आहेत तिथं बौद्ध लेणी जैन लेणी पुन्हा बिबी का मकबरा बीबीका मकबरा सुद्धा औरंगाबादमध्येच आहे. ते पण खूप बघण्यासारखं आहे आता औरंगाबादचं नाव संभाजी
चला हो हो आणि अक्कलकोटला कसं आहे ना सांगू की अन्नक्षेत्र वगैरे आहे आणि इकड देवस्थ स्थान आहे समाधी मट वेगळं आणि वटवृक्षाखाली जेव्हा स्वामीहाराज प्रकट झालेत ना, ते वटवृक्ष वेगळं. दोन देवस्थान आहेत तथे स्वामी समर्थांचे आणि
आले होते आता अशात काही पाहिलंच नाही मी आता
आता तर खूप सुधारणा केल्यात हो आणि तिथं कसं सांग इकडं पहिला वटवृक्षाखाली वगैरें राहिलेतं आणि चोळंप महाराजांच्या घरांत राहिलेत नां ते समांधी मठकडं वाडांय नां चोळप्पा महाराजांचे
तो मंठ खूंप छांन बघण्यांसारखा आहे म्हणतां
हो हो विहीर पणं आहे तिथं जाडांत नां स्वामीमहारांज पाणी काढले होते नां ते विहीर आहे तिथं आड
अरे बापरे अजूंन पाणी असेल त्यांला
आहे आहे नां कधीचं पाणी संपत नाहीं तेतलं कित्येक वर्ष असं त्यां आडांला पाणीचं नव्हतं
हां
मंग स्वामी समर्थांनी काढल्यानंतरच तेंव्हा तिथं तेव्हांपासून पाणी जे स्टार्ट झालं अजूंन पर्यंत बंद नाहीं पाण्यांची कमतरता चं नाहींय तिथं
जसं कि ते शेगावचं कसं गजानन महाराजांचं ते कुंठ्या तरी एखादं विहिरींच्या शेतांमध्ये विहिरीलां पाणी देतांत तसं
हो हो हो तसं
कोरड्यां विहिरीला पाणी आणलं श गजानन महाराजांच गजानन महारांज हम्मं
खूंप मानतांत तिथे स्वामी समर्थांना
हम्मं शेगांव सुद्धां खूंप बघण्यांसारखा आहे तिथं खूंप स्वच्छ्ता असते तिथं आनंद सागर खूंप छांन बघण्यांसारखंय शेगांवला एकदंम मस्तं मंदिर आहे ते पणं खूंप अं अं
आलेया पणं पंढरपूरचं गजानन महारांज मठं अं बघितले सेम अं
हो.. हो.. हो.. हो, ते आहे. खूंप प्रसिद्ध मंदिर आहे ते पणं शेगावचं. गजानन मंदिरांच्या तिथं, आंता तिथं आनंदसागर मध्यें असं खूंप छांन-छांन त्यांनी असे अं.. मूर्ती बनवलेली आहे, गजानन महाराजांची मोठ्ठी. पुन्हां तिथं पणं, दोन-तीन कैलास मंदिर म्हणूंन आहे शिव मंदिर आहे गणपती मंदिर आहे बघण्यांसारखं तिथं पणं आनंदगांव आनंदसागरलां, शेगांव मध्यें आणि तिथली शेगांवची कचोरी नाहीं, आनंदसागर मध्येचं एक असं गार्डन टाईप मध्यें आहे. तिथेचं मोठे-मोठ्यांले मंदिर आहे, तिथं ध्यानं मंदिर आहे. खूंप छान असं म्हणजे बघण्यांसारखं आहे. पर्यटन सारखंच आहे. आणि हे, अजूंन तिथली कचोरी.
हम्मं.. हम्मं.
कोल्हांपूरला कसं? असं कण्हेरी मठं मध्यें सगळं आहे ना? मंग त्यां टाईप आहे कां म्हणते?
तशां टाईप मध्यें, आंता करणं चालूं आहे वाटतं कामं तिथं. मध्यंतरी बंद होतं, आंता पुन्हां चालूं केलंय म्हणे. त्यांनी तिथं आंता, आनंदसागर. आंता नवीन-नवीन अजूंन सुधारणां करणं चालूं आहे कामं तिथले. आंता होईल कां असं? तिथली-तिथली कचोरी खूंप प्रसिद्ध आहे, शेगांवची म्हणे.
बरं.
जसं कोल्हापूरची मिसळंपाव हो.. प्रसाद वगैरें तिथं, अन्नछत्र सेवन से मुंबईचा वडांपाव, जसं कि, तांबडा रस्सा इथलां हे कोल्हांपूरचा, पुन्हां अजूंन मिसळंपाव जसं. तसंच शेगांवची, कचोरी खूंप प्रसिद्ध आहे.
शिर्डी, जवळं आहे कां?
शिर्डी, आमच्या इकडेच पडत आहे मराठवाड्यामध्ये इकडे हे पण खूप जवळ आहे आम्हाला पण शिर्डी. शिर्डी पण असं, तिथं पण खूप हो, जाणं-येणं आमचं चालूच राहतं सतत. आणि शनी-शिंगणापूर पण खूप जवळ आहे, आमच्या इथून. त्यामुळं पण, ते तिथं पण अन्नछत्र वगैरे सगळे राहण्याची वगैरे सोय. ट्रॅव्हल्स वगैरे सगळं तिथं, आपल्याला अवे्लेबल होतात. राहाण्याची सोय वगैरे सगळं छान आहे. तिंथ पण धर्मशाळा वगैरे असल्यासारख आहे. तिथं लॉज वगैरे पण आहे. तिथ पण व्यवस्थितं कमी खर्चामध्ये तुम्हाला राहण्याची सोय आहे. तिथं अन्नछत्र असं, स्वामी समर्था सारखं आहे. सगळ तिथं प्रसाद महाप्रसाद सकाळपासून चालू राहतं. दर्शन पण, सकाळच्या वेळेत आरामात होतो तिथं आपलं.
बरं, म्हणजे असं लाईनमध्ये थांबा वगैरे अशी काय नाही.
लागाव लागत थोडस. थोडं म्हणजे उशिरा, सहाच्या दरम्यान थोडी गर्दी कमी असती पहाटे थोडी मग नंतर नंतर, गर्दी वाढत वाढत वाढत वाढत जाते ते पण असं म्हणजे, अक्कलकोट सारखंच आहे वेळ लागतो दर्शनाला सुद्धा तिथं पण, दोन तीन तास सहज लागतातच दर्शनाला पण आता हम्म, बरेच लोकं येतात ना ब बाहेर गावावरून सुट्टीचे चालत, चालू असत.
रात्रभर? कसं अस म्हणजे एक एक मंदिर दहाचे पुढं, अकराचे पुढं बंद करत करतात ना. स्वामी समर्थच कस आता. हा स्वामी समर्थच, कसं आता रात्रीची आरती झाली ना
हम्, अच्छा, अच्छा अच्छा इथं तसं काय एवढं माहीत नाही पण, आम्ही गेलतो त्यावेळी आमचं दर्शन होतं तर आमचं दहा अकराला झालेलं रात्री तिथून पुढं बंद करत असतील तर, काही एवढं माहिती नाही त्याची पण, शक्यतो दर्शन तर चालूच राहतं शक्यतो अन सकाळी पहाटे
ते बालाजीला गेलात का कधी? ते
नाही ना, मला बघायचं ते पण, ते पण खूप बघण्यासारखं आहे म्हणतात. हम्, हो तिथं तर उलट बारा महिने गर्दी असते तिकड सगळे तेच आंध्रातलेच हम्म आंध्र प्रदेशातलेच लोक सगळे तिकडे असतात ना तिथं पण केस वगैरे दान कराव लागतात हम्म सगळे केस हम्म ते पण बघण्यासारखं आहे बऱ्याच जणांचं
ते लग्न घेताना कर्ज काढलेलं आहे ना बालाजी देवानी, त्यामुळे ते केस देऊन परतफेड करते.
हो ती आहे हम् तस असतं मग तुमचं काय सोलापुरात शिक्षण वगैरे झालेलं आहे का?
हा सोलापूरमध्ये झालंय माझं पहिला गावाकडे होते मी दहावी पर्यंत नंतर सोलापूर ला आले, हो हो कसं सगळीकडचं शिक्षण वगैरे फरक असते ना
हो ते पण अच्छा अच्छा ठीक आहे कोणत्या सब्जेक्ट मध्ये झालंय?
मराठी सब्जेक्टमध्ये झालंय.
अरे वा छान मग आता जॉब वगैरे बघायचा
हा जॉब वगैरे करतेय ना मी पण सध्या लग्नामुळे स्किप केलीय
स्किप केलं हा तुम्ही ज गेले असतील ना कधी पंढरपूरला हिरा त्याला कधी? त्यालाच दर्शनला फिरायला.
फिरायला वगैरे पंढरपूरला सतत जाणं होतेय तथं.
हम् तिथून तुमच्यापासून खूप जवळ आहे पंढरपूर दोन तासाचा अंतर आहे मला वाटतं काहीतरी
नाही दोन तास पण नाही लागत पाऊन तास लग्न पंढरपूरलाच झालंय माझं.
होय हो पंढरपूरच झालंय.
मग जवळ आहे सगळं तिकडचं.
बघण्यासारखं आहे पंढरपूर पण माझं आईचं माहेरच आहे पंढरपूर आमचं बालपणच तिथे गेलेय.
हा माझ्या बहिणीचे मिस्टर होते बडवे म्हणून तिथं एम. पुजारी मंदिरामध्ये बडवे हम्म माझ्या आईचे मामा पण हो ते बडे म्हणून तिथत होते हम्म ते पूजारी होता. होते आता ते सगळं सरकारकडे गेले आजोल पडतंय माझं खरं तर माझ आईचं माहेर कुंभारी आहे सोलापूर जवळ कुभारी म्हणू
बर आमच्या हा ऐकला ना तिथंच आहे जवळ.
हा ते माझ्या आईचं प्रॉपर माहेर आहे पण माझ्या आईचे वडील गेल्यापासून पंढरपुरातच वगैरे सगळं झालं होतं. आजीच्या माहेरी समजा माझ्या माझा आजोळ पडतं आजळ माझ कुंभारी आईचा आजोळ पंढरपूर पडतग ते तिकडेच आमं पंढरपूरला जास्त जाणं होत आमच. आमचं कुंभारीला काही जास्त येन-जान नवतं.
हा हा जवळ ये तिकडून आमच्या तिथून.
कुंबारीला पण ते गॅनसिध कोणत तरी मंदिर ना?
गेनशितचं मंदिर आहे ना मार्च महिन्यात जत्रा असते तिथं.
आम्ही ते पण पाहिलेले आहे मंदिर हा.
हा हा गेनसेद मंदिर आणि तसंच तिथं महालक्ष्मी मंदिर आहे ना मोठं.
हम् ते पण खूप मस्त मंदिर आ कुंभारीला होत त गेलो ना आम्ही त्या मंदिरामध्ये होय.
हा गेनसित मंदिर.
हम्म हम् बरे छान आहे उलट आता पर्यटन स्थळ बघण्यासारखे आहेत फ
आता इथून आहे ना गुढीपाडवा गुढीपाडव्यानंतर येत ना सगळे इकडचे यात्रा चालू होतेत. सगळीकडचे पाच पाच दिवस गेनस मंदिराचे पण त्या गुढीपाडवायला स्टार्ट झालेले पाच दिवस पुढचे स्टार्ट होत.
हम्म. चांगलंय की उलट आता झालं आता तुमचे ते प्रत्येक भागातले प्रत्येक वेगवेगळे राहतय.
हो हो प्रत्येक वेगवेगळ्या प्रतेत पद्धती पण वेगळ्या वेगळ्या आहेत तिकडं.
हो. मग अजून काय विशेष पाऊस वगैरे आहे का तिकडे? हॅलो! हॅलो! हॅलो!